हॅलो! ठिकाणं करायला मराठी. हॅलो हा बोला की
मग आणि काय?
काय नाही बघा निवांत आहे आता घरातलं आवायचं चाल
हा
हम्म हम्म
बेंदूर आता सोमवारी
हो होय बेंदूरा आला कि तुमच्या इकडे बेंदुराला काय करतात? हम्म हम्म
हम्म आमच्या इकडं बेंद्राला आदल्या दिवशी त्यांना असं खिचडा म्हणून शिजवत्यात. गहू ज्वारी
हा
नंतर ते थोडं थोडं असं घालून शिजवून ते आदल्या दिवशी त्यांना घालत्यात. आणि दुसऱ्या दिवशी त्यांना बैलाची पूजा वगैरे करून पोळ्यांचा नैवेद्य
हा
आणि मग ते शिंग रंगवायचं त्यांना सजवायचं झुल तेन घालून मग ज्यांची बैला त्यांच्या असं गावातन मिरवणूका पण काढत्यात
हा
आणि मग का त्याच्या दुसऱ्या दिवशी कर तळायची म्हणून इकडं आमच्याकडे कापण्या तुमच्याकडे कापण्या करत्या?
कापण्या म्हणजे?
अम्मा गव्हाच्या पिठात आहे ना गुळ पाणी गुळाच पाणी करत्यात लय असं हे पण करायचं नाही गुळवणी आपण करतो नाही
हम्म हा हा
तसं आणि मग ते गव्हाच्या पिठात घालून मळायचं आणि त्याला वरण खसखस लावून ते लाटायचं चपाती असं शंकरपाळी सारखं आणि असं लांब लांब आपण बर्फी काजू कटली कसं लांब लांब बर्फी असते ना तशी बर्फी म्हणजे तसं चौकन चौकन कापून तळायचं ते कापणी तेज मान असतोय त्या दिवशी हा मग आता कसं कर तळायचं म्हणजे काय तर तळायचं असते म्हणून पहिला ते करत होतीत आता अलीकड कोण करंज्या करत्यात कोण चकली करत्यात आम्ही काही कापण्या करतच नाही आम्ही चकलीच करतोय चकली आणि करंज्याच करतोय आता
हा हां ते हो गव्हाच्या पिठाच गोल गोल काहीतर करतात ना म ते गोड चकल्या का?
नाही त्याला कापण्या म्हणतात
म्हणत्यात काय
मग काय तुम्ही काय वेगळं खाल्लाशिला घाऱ्या
हम्म गोड चकल्या करतात अशा चकली घठी गोल गोल गोल गोल करत बा त्याला कशाच करत्यात डाळीच्या पिठाचच करत्यात म्हणा ते गुळ घालून करतात म्हणा.
करतेस काय.
एक मिनट. तुमच्या देवाची पद्त असला आमच्याकडे त्याचाच मान असतेय तेच घालत्यात अहो.
हा हा हा, शिंगात हा तेच की मग. तेच त्याचा गोल करून. हा बैलांच्या शिंगात घा घालायचं आणि राहिलेल्या पिठाच्या ते कापण्या करायच्या असं.
हम्म मग ते कापण्या करत असेल आमच्या इथं नाहीत असलच करून तळत्यात ते गोड. आणि वाटतात पण बिंदूर वाटतात ना एकमेकांना.
काय वाटतात मग ते वाटत्यात. हा हा हा हा,
असं देतात.
हा हा,
पर त्या गोड चटण्या
हा,
ह
चालते की.
हम्-
काय प्रत्येक घ्याच कसं वेगवेगळी पद्धत तिकडं''--'' अ शिराळा खेड तिकडं पण काहीतरी वेगळी पद्धत आहे जरा.
आणि काय असेल.
हा प्रत्येकच्या ह्यानुसार ज्या त्या गावानुसार. जिथे जनावर किंवा''--'' बैलं जास्त आहेत तिथं पद्धत वेगळ्या असत्या.
द्यायचं गरम
हा आ,
आमच्याकडे पहिलं बैल असशी सजवतात विजवतत काय काय करतात मशी विशी. गत्याशिंग.
त्या त्यादिवशी सणच असते वो. काय पाणी कशाचं पाणी पित ते मटणाचं घनताडच. हॅलो, मांजर हो. हॅलो एक मिनट शमा कॉल चालू असते तचा फोन सारखा याला तिला मेसेज करतो दम.
बरं.
हा हो
हॅलो, हॅलो,
हा एक मिनिटं. कुठं गेल्यात.
हा
हॅलो!
हा, बोला कि,
हा बोलला, तिझ सारखच फोन यालता ओ, तिला मेसेज केला कॉल चालू आहे नंतर करते.
हा, आ -म -ते मांजर ना कसं अंडी चिकन मटन ह्याला लघवत असते,
आंडी, चिकन, मटण, पेडिग्री आणून ठेवली एवढी बाला घरात. त्याला, तर काय अ तब्बेत नाही, म्हणून पेडिग्री चालू केली.
पेडिकडे म्हणजे?
ते, मांडराच खायला असत्य ते.
असते व्हय, हा, हां, पहिल्यांदाच ऐकलं. खात का मगते?
खातय तर, बरणी दिसली कि कुठली पण, बरणी दिसूदे उड्या च मारतय नसत.
हा, हा,
मासळी असते ओ, माशचे तुकडा असत्यात.
असत्यात व्हय, हा, हा आमचं पण हे कसं करतय, हेनी सिक्सटीफाय वगैरे आणलं खायला कि, ते तिथं म्हणजे उठतच नाही, ते जेवढं असं खाऊन, खाऊन, हाडतेन समोर टाकलेल सगळं खातय.
खतय हा, मग त्याच पण तसच आहे, मटण असलं की असं नुसत. तणा होतेय तेच्यावरण. ते, संपूसतवर कायखरं, नाही हा मांजर हम,
ते, पिवळं खात नाही त्यात, लातलं पिल्या, म ते मांजरच खातेय. लहान मुलांना, पिवळा भाग पण द्यायचा नसत नी, उष्णता अस त्या, जास्त.
अंड्याला, अंड्याला उष्णता असत्या ओ,
हा, मग त्याला फक्त पांढरा, पांढरा, भाग देतोय पिवळ मग मांजर खातेय.
हम, हम मग त्या, मांजरा ची चायनीच आहे.
चायनी च आहे होय, रोज अंड तर आठ रुपये रुपये, एक हाय बघा, काय स्वस्त आहेव्हय, काय ते?
नाही आमच मांजर बी नाही
पीत नाही, होय.
हा,
हा, हा, आमच्याला लागतय दूध, चपाती,
हा,
भात लागतोय, आणि कोणतर दूध भात नुसतं वाढून घेऊ दे, वरडत तिथंच बसते समोर. आणि, भाकरी एकाच दिवशी चुकून खात नाही.
आपली सकाळची भाकरी, संध्याकाळी केली तर, भाकरी खात नाही. भात दूधच मग.
नाही मग, हे दूध भात खातय व्हय, हे दूधभात खात नाही अजिबात, हे दूध पितय ते पण कणी आता, पीडिग्री चालूकेल्यापासन, दूध प्याय लागले. नाही तर दूध सुद्धा पित नव्हंत. ह्याला कोरडाभात, वाळला म्हणजे असं त्यात, बाकी काय घालायच, नाही मग नॉनव्हेज वगैरे म्हणा मग सांडग चकली विकली असलं जातय बघ चांगलं
हा ते पण सगळं खात्या ओ आहोत चिरमुरं वटाण
बटाट बटाटो एक लई आवडतय
हा शिरा खातय शिरा म्हणजे पिल्ल्याचा उष्ठ राहिलेला शिरा
हा हा हा हा या आमच हे चटकेरीज चांगलं जवढं पाहिजे बाकी काय नाही मग मग आता हे पेडी ग्री चालू केल्यापासून ज आता दूध पि लागलंय मग पेढ खाली क नाही द वाटर मग झालंय मग संध्याकाळी त्याच्यावर काय
कसल्या कलरचा आहे
ह
कसल्या कलरच आहे मांजर कसल्या कलरच आहे म्हंटलं
च म्हणून पण कोण सोडलं होतं वारकलं म्हणजे आमच्यात मांजर होत अस म्हणजे असं वाघागतीन क असं होतं केस चाळ आणि त्यांनी कुठं गेलं काय हे झालं म्हणे बरेच दिस होता केलं काही हे झालं का नाही ते मगम्ही माांजाला त ते कस वाईट वाटतय ना माग झालं की मग शे दारात कोण सोडलेलं का नाही हे एक दिवस दारात आलेल ते आईने म्हणजे दाजीने आमचं दूध घातलं ते घरच सोडून गेले नाही इथच राहते असं तपकिरे कलर आहे असं
हा हा
हम्म
आमचं काळ्या कलरच आहे
आमच्या मांजरा
हा हा
काळ्या कलरच असं पाळा म्हणतात ना वाईट शक्तीपासून हे होतें
होय होय असत येतच
हम
अस आम्हाला त्या बामचा बी होत ला पण आता नाही कुठली काळे आणायची सगळी काळीच कुठली आणयच सांगा सगळी सगा तुम्ही माहिती परवड ना तस का नाही
कायते
होत आलंय बघा म्हण त्याला घेऊन जा व त्याला वरच